हा बोला बोला. ह हा हो आला आला आला हा. अ ते राजहंसचा तुम्ही बोलत होता.
हो हा ते बिना केमिकल वगैरे असं. तिथलं त हे पण तिथलं सोनपापडी वगैरे पेढा हे खूप छान असत.
मिठाई पण ठेवतात. का ती लोक म्हणजे दुधाबरोबर अच्छा ओके. म्हणजे दुधाचच असं नाहीय सगळं मिठाईचं वगैरे
हो तिथलं कसं शेतकरी वगैरे लोक. असं दूध वगैरे काढून मग तिथे सगळं हे करता पनीर वगैरे सगळं असतं त्यांचं दुध दुधाचे जेवढे प्रॉडक्ट्स असतात.
हा मजे ते पनीर वगैरे पण कितीतरी पकडलेले भैसळ करून
अहो याचे तर किती पकडले होते. हा सगळे म्हणजे बेस आणि आमच्या इकडे कस हो ते पाव वगैरे वगैरे हॉटेल तरता बघा ते पाववाडीचे ते गाडे वगैरे असतात.
हा हा हां
ते सगळं बंद केले ते सुट्ट तेल वापायचं काळं वगैरे झालेले खूप म्हणजे असं भरपूर ते एरिया खूप बंद केले अस त्यांनी सुट हो आमच्या इकडे असं बघस गाव वरती कि सुट्ट तेल वगैरे भेटत दुकानांमध्ये ते पण बंद केलं असं सगळं
हा म्हणजे आता पॅकेट वा हा पॅकेटवालंच हा-हा मग तुम्ही स्वतः कुठलं तेल वापरता?
आम्ही स्वतःच वापरतो आमचं अरे फॉर्च्युूनचं नाही तर मग आपलं सोयाबीन आदलून बदलून वापरतो आम्ही ते तेच नाही वापरत सारखं
अच्छा ओके म्हणजे सनफ्लावरच नाही तर मग सोयाबीन असं करतो का फॉर्च्यून मध्ये हा पण फॉर्च्यून मध्ये तेवढी क्वालिटी पण आहे. म्हणजे कसं ते चिकचिक पण होत नाही. आणि म्हणजे व्यवस्थित चार अस जरी टाकलं ना तरी म्हणजे म्हणजे मी स्वतः पण ते युज करते त्यामुळे पहिला मी जेमिनी युज करत होते. पण त्याने कसं सगळं चिक चिक व्हायचं. हात पण चिकट व्हायचे गॅस वगैरे शेगडी सगळं आजूबाजूचं पण सगळं चिकट होऊन जायचं. मग ते मी चेंज केलं आणि मग ते हे चालू केलं फॉर्च्यून पण हे चांगलं आहे ऍक्च्युली तर त्याच्यामुळे म्हणजे जरास जरी हे केलं ना तरी ते खूप म्हणजे जास्त प्रमाणात होतो ते
हम्म आणि जे हा तेला म असेंगदाला तेल येतं बघ ते असं ह ते सुग भेसळ म्हणजे भरपूर तेलामध्येच आता भरपूर भेसाळ येत आहे असं
हो ना तेच आहे त्यामुळे कुठली कुठली तेल वा वापरायची ते पण हे होत नाही असं.
कुठलं काय खायचं? आणि काय नाही? हेच कळत नाही आ
कळत नाही हो ना म्हणजे काय म्हणजे आपण जे खाण्याचे पदार्थ आहे आता अ मुलं जरी आईस्क्रीम खायला गेले तरी त्याच्यामध्ये बघा ती लोक बोलतात. की असं हाताने चेक करा तुम्ही जर ते असं ह्याच्या सारखं लागलं तुम्हाला तेलासारखं म्हणजे त्याच्यात त्यांनी पामतेल युज केलय पाम म्हणजे पामतेल युज केल्या अस ते बोलतात पण आता कि म्हणजे मुलांनी आईस्क्रीम खावं की नाही खावं? त्याच्यावरती पण हे होतं ना की बाबा नक्की कुठला आईस्क्रीम चांगला आहे
ते आपण स्वतः घरी बनवल
घरी बनवलेला बरं असं लोक काय करता जातात की म्हणजे आपल्या शरीराला को किंवा आपला वेळ वाया जाऊ नये म्हणून लोक ते बाहेरून त्याच्यामध्येण प्रकार होत असेल तर माण मग काय खाव होत मग त्यामुळे म्हणजे घरी पण किती बनवणार आपण आणि किती वेळ देणार बनवण्याला पण असं पकार
कंटाळ येऊन जातो. तसं प -आता बघा ना, मुलं पहिले आप- आपल्या काळामध्ये असं होतं का? आपण कुरकुरे वगैरे, चिप्स हे खायचो का? आपण दुसरं खायच चांगलं खायचो, आपण प्रोटीन तसं. आता नाही. आत्ताच्या मुलांना बघा. हे काही म्हणजे, सगळं फास्ट फूड खातात ते. जे त्यांना घट जे घटक शरिराला प्रोटीन, प्रथिने, कॅल्शियम. अ- कॅलरीज युक्त जे पाहिजे होत ते, ते काहीच नाही राहिलं, पहिले पारले जी. पहिली पार्लेजी ना आताच्या पार्लेजी मध्ये किती फरक आहे बघा बरं.
पहिला पार्ले जे एवढा टेस्टी होता, म्हणजे छोटीच बिस्किट होती पहिली. पण ते टेस्टी होती. पण आता कसं झालंय ते, पार्लेजीमध्ये एकदम खाल्लं तरी, ती भुग भुसा सारखी लागतात. हा.. हो.. हम्म. म्हणजे भुष भु-भुसा खातोय ना, आपण तस लागतं. म्हणजे म्हणजे टेस्टलेस्ट.
अहो मी स्वतः ते पतं ते रामदेव बाबाचे पतंजलीचे बिस्किट, ते सुद्धा तर इतके बकवास ये.
हो, ते आता बॅन केलं ना, रामदेव बाबांचं सगळंच बॅन केलंय.
बंद केलं ते ब्रॅण्ड ओके. ते माग मागं बिस्किट मध्ये, आम्ही स्वतः स्वतः मी मुलीला दुधातमध्ये, बिस्किट टाकून हे करत देत होती ना. त्यांच्या डायरेक्ट आळ्या वगैरे निघाल्या होत्या. मला दोन तीन वेळेस निघाल्या. मी ते आणलीच नाही, मी आणलीच नाही.
तेच ना, आता नेमकं कोणता प्रोडक्ट चांगला आहे. आणि कोणता नाही हां
तेच्यापेक्षा ते आपण बनवून घेतलेले बिस्किट वगैरे, तेच बरोबर असतं.
आपण घरी बनवतो ना, आणि ओवन म्हणजे बाहेर आपण भट्टी ट्टी मध्ये देतो. त्याप्रकारची बिस्किट मग बनवून घ्यायला पाहिजेत. म्हणजे जसं त्यामुळें थोडंसं, म्हणजे आपण घरी बनवून खाल्लेलं आपल्याला म्हणजे वाटत. की हां बाबा काहीतरी आपण म्हणजे त्याच्यात सगळं म्हणजे, आपण घरी बनवतो म्हणून. चिवडा म्हणा, लाडू म्हणा.
हा मुंबई सारख्या शहरांमध्ये तर, इतकं चांगलं भेटत असं. ते खाण्याच्या गोष्टी.
नाही.. नाही.. नाही.. नाहीच नाही त्यामुळें काय होत की आम्ही म्हणजे भरपूर माझा हे असतो की, म्हणजे आपण घरातच बनवून खाऊलो. किंवा म्हणजे चांगल्या हॉटेलमध्ये जरी गेलो, तरी चांगलं असेल कि नाही. हा पण प्रश्न त्यांच्यात होतो.
हम्म.
हम्म. अस परिस्थिती आहे ती. खरतर म- तुमला. परत आपल्या शरीराला पण ते, सगळ्या गोष्टींनच सगळ म्हणजे हां ना. सगळ्या गोष्टी आपल्याला पचायलाच पाहिजे, किंवा काय आता काही वेळेला काय होतं की, आपण बाहेर खालो. आपल्याला मग पचत नाही, त्यामुळे गॅस होतं.
ओ ते फ्रूट सुुद्धा चांगले नाही राहिले आता, कोणत्याच गोष्टी अशा
फ्रूट फ्रूट वर पण ते हे, रसायने मारतात ना. हां त्यांच्यामुळे हो. पिकव मारतात त्यामुळें कस होतं ते, आपल्याला समजत नाही. सफरचंद वगैरे घ्यायला गेलात, तर तित स्टिकर लावतात.
कलिंगड वगैरे ते कसं होते बघा ना, ते मागे किती ज गेले ते.
हो. खाल्ल्यामुळे त्यांना ते, त्याच म्हणजे हा, फूड पॉयझन सारखं झालं, आणि मग त्यांच्यात मृत्युमुखी पडलेत. ते.. असं झालं ते, असं हो..
ते म्हणजे कोण म्हणजे काहीच चांगलं भेटत नाही. आता नॅचरल पहिल्यासारखं,
हो ना, तेच आता
हम्म फक्त ते जे चांगलं भेटत ते फक्त खेडे गावांमध्ये असं
हा खेडेगावांमध्ये तुम्ही स्वतःहून करत असाल तर गोष्ट वेगळी आहे पण आता बाहेरून बाहेरच आपण घ्यायला गेलं त्यातून म्हणजे आपण पण घरातून बनवतो म्हणून आपण बाहेरून कितीचं खाणार आणि कितीचं म्हणजे त्याला पण पैसा लागतोच ना शेवटी किती
हम्म हम्म
असं होतं खाण्याबद्दल आपण आपण किती सतर्क असतो ते सगळ्यांनाच माहितीये पहिल्याच्या काळी कस भात भाकरी करायची माणसानी शेतीची कामं करून परत ते मग त्याच्यावर चटणी भाकरी असली तरी त्यांना ती गोड लागायची आताच्या मुलां कस आहे की त्यांना फास्ट फूड हव हे हवं ते हवं त्यावेेळेला कुठे होती हो मॅगी वगैरे मग तेच ना मॅगी पास्ता म्हणा किंवा ते अ हे म्हणा पिझ्झा बर्गर हे सगळ्या गोष्टींना ह लोकांनी प्राधान्य खूप दिलंय पण ते त्याने काय होतं तो माहिदाच ना हा तो माहिदाच ना हा मैद्यामुळे काय होतं लोक मुलांच्या आरोग्यावरती पण परिणाम होतो त्यामुळे असा प्रकार आहे मग त्या
वगैरे प्रकार आजार वाढतात ना मग ल मग कमी व
लठ्ठपणा पण होत त्यामुळे
ते प छोट्या छोट्या मुलांना बघा ना ब्लड शुगर डायबेटी
शुगर हो तेच ना आत्ताच्या मुलांना ते मोबाईल बघून पण मग परत मग ते त्यांना पण त्याश मिळ लागले ते आताच्या मग
पूर्वीतच आणि होतस ना
हम्म
किती म्हणजे किती ह तेव्हाच काळ आणि आता आपल्याच्या ना नाईन्टीनचा काळ आणि आत्ताचा काळ बघा किती फरक डिफरंट जाणवत किती म्हणजे कसं होत तेव्हा एक गाव मिळून असे एक दोन टी व्ही असायची एक दोन घरा म फक्त किती छ किती छान वाटायचं
वाटायचं तेव्हा सगळीजण एकत्र बसून अ हे बघ टी व् वगैरे बघायची रामायण महाभारत
ते शक्तिमान वगैरे ते आता तसं राहिलंच नाही मुलांमध्ये
नाही ना नाही ना आणि त्यामुळे काय होतं आता एका म्हणजे प्रत्येकाच्या हातात मोबाईल झालेत त्यामुळे प्रत्येक जण एकमेकांशी बोलणं पण तेवढं कमी झालं
खेळ पण खेळत नाही काहीच नाही शेराचा व्यायाम व्यायाम पण होत नाही त्यांच्या काहीच आणि काहीच नाही आणि त्यां तस कस पूर्वी शारीरिक श्रम पण व्हायचे मुलांचे खेळण्यात सगळ व्यायाम वगैरे हा सगळं होऊन जायच
आता तर तेवढं फक्त बसे खेळ पण नाहीत त्यांचे म्हणजे बसून जे खेळायचे होते ते पण खेळते खे लोक खेळत नाहीत आणि म्हणजे पकडा पक म्हणावा लंगडी सळे प्रकार असायचे त्यामध्ये त्यामध्ये ते पण हा ते पण कोण म्हणजे आता आवडी नाही तेवढं खेळत नाही
पूर्वीचे पोर कस शाळेमध्ये स लोक पण त्यांना शिक्षक असं खेळायला वगैरे सोडायची मग मुलावरचून ते खेळायचे वग खेळ खेळायची असं त
पोर्यांना ओरडावं लागतं म्हणून सर लोक आणि ते टीचर लोक. सगळे त्यांना वर्गातच बसून ठेवतात त्यां त्यांच्या पाठीकोट परत धावणार. पहिल्या गष्टी वेगवेगळे खेळ घ्यायचे पिक्चर लोक आता हा. मग आता कुठे घेतात आता घेतच नाही. आता त्यांना त्यांच्या हा त्यांच्या पाठी ओरडावं लागतं म्हणून त्या. सोडतच नाही त्यां ना ग्राउंडवर. असा प्रकार आहे किती आपण तरी आपण. तरी किती म्हणजे टीचर लोक टीचर लोकांना सांगणार की हेच घ्या ते. घ्या म्हणून नाही ना तुम्ही तुमच्यामध्ये तुम्हाला जे शिकवलंय किंवा काय. आणि त्याच्यात कसं झालंय त्यांचं पण ऑनलाईन सगळं म्हणजे मुलांची माहिती भर आहे. करा ते करा सगळं ऑनलाईनच आहे त्यांना पण आता. म्हणजे शिकवायचं पण हा हम श वायच पण आणि ते पण माहिती पण भरायची परत मध्येच त्यांचे वे वेगवेगळे म्हणजे आता सरकारने नवीन नवीन का म्हणजे उपक्रम काढलेत. कि हे हे तुम्ही त्यांच्याकडून करून घ्यायचं मग त्याचा पूर्ण कॅटलॉग बनवायचा त्याचा प्रोफाईल बनवायचा आप परत मग त्याच अपलोड करायचं त्याच्यामध्ये हे पण काम त्यांना शिक्षकांनाच दिलंय. त्यामुळे कदाचित मला वाटतं त्यांच मुलांकडे पण लक्ष तेवढं म्हणजे तेवढंस लक्ष त्यांना देत.
हम्म कमी झालंय त्यांच्याकडे.
कमी मिळालंय हो त्याता त्यामुळे कस आपण पण त्यांना काय सांगायला गेलं का ही कारण ते लोक पुात आ मण कामत पण काम असत पण आ तुम्हा का तुम्हाला तर करावीच लागणार ना त्याच्यात आम्ही त काय करू शकणार नाही. पण आमच्या मुलांना व्यवस्थित शिक्षण देणं किंवा त्यांचे जे काही कार्यक्रम आहेत काय आहेत ते तुम्ही व्यवस्थित पार पाडलेच पाहिजेत त्याला कुठे आपण बोलू शकत नाही. झाले का
हो
हो हो चालेल चालेल चला छान वाटलं बोलून ह छान वाटलं बोलून हा हा चालेल हो हो चालेल चालेल अकरा मिनिट बोलले.